आहे का रेंज आता?
हा आता येतोय आवाज.
माझ्या बाळाला झोपवते ना. मग इकडे रेंज नसते रूम मध्ये.
ओके-ओके तेच म्हटलं. तुम्ही मला म्हटलं. तुम्ही तिकडून कट नका करू. तुमचा सुद्धा तिकडून आला तेव्हा.
नाही मी कट नाही केला. आपो-आप झाला. असी रेंजचा प्रॉब्लेम आहे ना. हा ठेवा थोडा वेळ चालू. परत तुम्ही मला रिटर्न करा. मी रेंज मध्ये जाते. त्याला झोपवते ना मी बाळाला म्हणून. हो हो झोप तोय. म्हणून इकड मी आली ना इकडे रेंज नसते.